हाय का.
हॅलो हॅलो.
हॅलो.
हा मम्मी नमस्कार.
नमस्कार रजत बोला कि.
काय चालय जेवण वगैरे झाले का नाही?
आ.
जेवण वगैरे झाल की नाही म्हटलं.
होय होय जेवण झालं की.
काय दुपारी आलो होतो कुठून नव्हता तुम्ही घरी ओ.
मी जरा शेतात गेलते.
हम्म. काय केलंय पाण्याचे वगैरे आहे काय पा पाणी वगैरे ओ.
पाणी आहे टिबक केलंय परवा.
ह पाण्याच काय दुष्काळ लय पडतय वाट्याला.
व्हय तर म्हणून तर आज गेलते. म्हणलं जरा टिबक ला पाणी सोडावं. आणि पाजावं पाणी शेंगा आल्यात छान आल्यात शेंगा.
आतमध्ये काय घेतलंय मग शेंगा सोबत?
शेंगात जराशी कोथंबीर घातल्या.
यंदा पाणी तरी आहे. पाणीच नाही तेवढं. उन्ह भरपूर आहे तुमच्याकडे आता मी आलो होतो, आज दुपारी म्हटलं कि तिकडं गेल्यात, मला पण गडबड होती मग म्हटलं. घरी सांगितलं मामांना मम्मी पण गडबडीत होतो. म सरेनंल घेऊन आलो, मी लगेच मग.
असं झालं का?
हमम.
आज पिलूची काय भेटच झाली नाय.
पिल्लू दोन दिवस म्हणालती आईकडे जायचं आहेे म्हणून मी म्हटलं बर चल जाऊन येऊया. म्हणताना आलो होतो.
असं झालं व्हय मग मी अचानकच म्हटलं मग ते घ्या म्हणले आज पाळी
हाआआ.
मग म्हटलं जावाव कॅनलला पाणी हाय तोपर्यंत व्यवस्थित पाजून घ्यायचं.
हाआआ.
हम् ते काही दोन दिवसात जाणार आहे म्हण पाणी आणि
कॅनला पाणी आलय तुमच्याकडं?
होय आलय की. गेलेलं परवा.
हाआआ.
आणि आलय, आता दोन, तीन दिवस झाले येऊन आणि काय आईंची तब्येत बरीये.
हम् सगळे ठीक आहेत. बघा घरी पण
आणि हे सर्वज्ञा
नाही ती आता झोपलीया, जरा सकाळी शाळेला आता शाळेला चालेली आता आज तिसरा दिवस म जरा आल्ल्या बघूया, आता काय काय चालय सकाळी उठून तर पहिलं नाही म्हणत्या.
हाआआ.
पण जातीया जाऊन आली की, जरा खुश असतय जरा इकडे तिकडे करते हा आता कसं शाळेत जाऊन यालीया म्हणताना जरा तीला बाकीचे अभ्यास वगैरे घ्यायसाठी जरा असं काहीतरी आता आपल्याला कस आपल्या वेळी शाळेमध्ये वगैरे, काय करायची ते ते भेंडीचे ठसे म्हणा बटाट्याचे कांद्याचे ठसे वगैरे काढायला व्हायचे की,
हा हा
हा तस म्हणजे त्याला अस काही सांगायचे आणि घरात तिला व्यस्त करण्यासाठी कारण मोबाईल वगैरे घेतलेत नाही नाही लवकर देतच नाहीत ते
होय चिडचिड होत्या मग परत त्यांची मोबाईल घेतला की
पण भंडीच्या त्या तेवढं एकदा करून दाखवू लागेले ती वय भरून करत बसतात काहीत काहीत त्यात करता तासभर जातो कळत पण नाही ते अस
होय
ह आज आल्यावर तसच केल तीला, जरा आता भेंडीचे ठसे कांदा एक कापून दिलाय असं ठेवाय दिलाय. तर ते बघून एवढी खुश झाली ती ती म्हणाली. पूर्ण अजून मला वही पाहिजे. हे पाहिजे काय काय तिझं तीच आता मा बनल्याली
हा
ह आपल्याला कस आपल्या वेळी कस होत आपल्याला हे पो्जेक्ट नसायचा त्यावेळी,
हम्
हम् अं काही जण काद्याचे किंवा भेंडीची असे पूर्ण एक पान भर ठसे उठवून आणायचे. आणि आम्हाला तर असं होतं की वेगवेगळ्या डाळींपासून वेगवेगळे फुलांची किंवा प्राण्यांची चित्र काढून त्याने त्याच्या बॉर्डर त डाळी वगरे चिटकून आणाय लावायची आम्हाला
होय
हा मझ त्याला अनेक थोड दिवस घेऊ लागले ते पण दाखवायचं म्हणजे ते व्यस्त होत अभ्या मोबाईल मागत नाही त्या त्याच्यामुळे
होय क
हम
आज बागेत चला म्हणजे नाही का मग
ह ह रोज बाहेरेत नेलं तरी नाही सकाळी दहा अकरा वाजले बजर
हा
हो दवस पंधरा दिवस काही त्रास दई म न
नाही नाही नाही
ह त बागेत नसली असेल तर घरच
हम्म काल म्हणून तर ते गावाकडच्या आईंना फोन लावायचाय
हं
मग ते मला परत ती खायला लागली त्यामु ते झालंच नाही मला लावायचं लक्षातच राहिलं नाही
ह ह ह
मग आणि परत लावायचं लावायचं म्हण म्हटलं आज काय मी तिकड होते त्यामु काही ते लावायचंच झालं नाही
कामाज होतस
हम्म मग, आणि तुम्हाला सांगायचं म्हंटलं होत मी कालच.
हो.
कि घरी गेल्यानंतर लावा फोन, आणि तिला बोलू दे जरास
बघू
पण ते काय माझ्याच लक्षात राहिलं नाही, असं झालं.
हम्म! जेवली का?
एकदमच, हिकडं तिकड करतय.
हम्म!
ती जेवली का नाही?
गेली की, बाहेर म जेऊन कस, आमच्या अपारमेंट मध्ये जरा साइडला
हां
हम्!
हा हा हा.
बर ह घरात येऊन दंगा, आपल तिथंच बसायचं. म जरा दीपि
काय करायचं मग, दिवसभर पण झोपत नाही, कुठ एक तासभर झोपलं ना झोपलं. परत आणि लगेच जागी होत्या, असं करत्या, आणि मग रात्रीची तर झोप पाहिजे, लहान मुलांना व्यवस्थित.
होय. रात्रभर पाहिजे. आणि ती रात्री आम्हाला असं उठवत वैगेरे काही नाही. फक्त काय, जरा अस हिकडं तिकड काय, ढास वैगरे चावली तेव्हा काय, आमच्या हालचाल, आमचा हात वैगेरे लागून जर झोप मोड झाली म ऐकत नाही, लई रडत्या मग.
हम, व्हय की.
अस करत्या, काय बोलायचं नाही.
मग तिच्या शाळेत, गाणी वगैरे, डान्स वगैरे, असं करायला लावत असतील की, अभ्यास. काहीतरी ऍक्टिवीटी असतील कि.
म्हणजे काय की, पहिली पंधरा दिवस आता त्यांची कितीे फक्त दीड तासाच चार हाय.
हम्म!
बाराला गेली, ते दीडला घरात आली.
हो, मग नंतर मग काय शाळेचं टायमिंग वाढणार आहे का?
होय, वाढवतील की, म्हणजे आम्ही पण विचारल नाही ते, कारण त्यांनी स त्यांचा एक ग्रुप क्रिएट केलेला आहे, आणि त्याच्यावर सगळी माहितीेयेत्या, त्यांच्या शाळेबद्दल जे काय आहे ते वरू काय, कश्या पद्धतीन मुलांना लावून त्यांच्या बॅगेत काय काय घालायचं, ते सगळं सांगतात ते. पहिला सुरुवातीला, एकदमच दोन चार तास, घेतल की म तेंच पण काहीतरी असे त्याप दु दिट कोणी हे करणार असतील कोड बरो असतीलल.
होय की कारण मुलांचं पण आता लगे लगेच आई वडिलांना सोडून म्हटलं तरी. शाळेत त्यांना पण कमायला पाहिजे रडारडी सुरू असते मुलांचे.
आणि आता पहिला कस आम्ही जायचा त्या वेळी कस अ जळ तास चार तीन साडेतीन तासता शाळाभर
होय आंगणवाडी पहिली.
आणि आता कस मुलं घरातलं बाहेर दोन तास जरी राहिली. तर ती नाहीना मम्मी पप्पा कुठायचे कुठय विचारायचालू करतात आणि आता सगळ्या मुलांना होतात. मोबाईल वगैरे देऊन सगळी झालेली पाहि मग ते जरा तास दोन तास व राहिले की त्या त्यांची आठवण येत्या मग पप्पा कुट हैत हे सगळ चालू करतात.
होय होय तसच होतंय तच.
तुमचं जेवण झालं.
गरम व्हाय लागलय.
तरी वरती असल्यामुं एवढं जाणवत नसेल गरम होते ते.
एकदम द सगले गते. मळ नाही वर वटन.
हम् ह.
हम् ह ब.
तिकडे कसं म्हणजे असं गच आहे ना सगळ्या बिल्डिंगा वगैरे ते
हम् हम त्यामुळाच की.
हम्म. इकडं नाही राना तर आज एवढं दिवसभर ऊन जे होतं.
नाही सर दुपारीलत त लई होत. मी लगेचच्या उना मला बसायचं आणि मी निर् ते. आणि आम्ही वेळ झाला की सध्या व आणि कसं आलय वातावरण पण क एक दोन तास गारवार सुटते आणि त्यात ते आपल्याला कस ते वार सहन होत नाही ऐक एकानं आणि याच्यामुळ लोकांची तब्यत पण भरपूर बिघडते ओ.
अ होय की.
पावसाळ्याच्या दिवसात जरी ऊन पडाला तर कसं व्हायचं.
म आता ते पाहिले के दनार झाले. सात आठ टक्के नता पाणी उरले त्या गरबांमध्ये हो ते म्हणला की पाता हे पाातात टके. त्याच्यामध्ये पिण्या जे पाणी सुधा ते कमी आहे त्या सात आठ टक्क्या मध द
हम्म हम्म.
हा
हा हा